हॅलो हा. हा.
तू कसं करतेस चपातीचं.
चपातीचं ते असं म्हणजे आता आपण बाहेर पोहरांना आता पॅकेट मधलं किती दिवसाच असते काय माहिती का ते? मग मी काय करतेय सांग अ टोमॅटो मध्ये जरा स्वस्त चालतेच बघ टोमॅटो. त्यावेळी भरपूर टोमॅटो आणलेल मग ते टोमॅटो सगळंकणी चिरून घेतलेलं बारीक बारीक आणि मिक्सरला लावलेलं ते सगळं पूर्ण एकदम अशी पेस्ट करतोय बघा आपण कसं ह्याला काय तर ग्रेवी करता त्याची पेस्ट केलेली आणि ती पेस्ट तिने आपल्या पूरण्याच्या चाळणीतन गाळून घेतलेली पूर्ण म्हणजे जेणेकरून खाली घर पडावा सगळा आणि ज्या बिया असतात त्या वरती राहाव्या म्हणजे बिया जाऊ द्यायचं नाही त्याच्यामध्ये म्हणून मग बियाचाच होत होत टाकून द्यायचं आणि परातीतच घालायचं ते म्हणजे मळाला बर पडते म्हणून आणि त्याच्यामध्ये त्या टोमॅटो पिवररीमध्ये मीठ, लाल तिखट, जर अस गरम मसाला, हळद, धनेपूड, जिरेपूड, चाट मसाला किंवा आमचूर पावडर असल तर आमचूर पावडर सगळं घालायचं आणि गव्हाचं पीठ घालायचं आणि गव्हाच्या पीठाच्या निम्म म्हणजे जितकं पीठ मावते तितकं त्या टोमॅटो मध्ये आणि गव्हाच्या पीठाच्या निम्म तांदळाच पीठ घालायचं, म्हणजे की क्रंचनेस येण्यासाठी त्याला म्हणजे मैदा वापरतात, कॉर्नफ्लोर वापरतात, पण ते आता मैदा आणि कॉर्नफ्लॉर हेच पौष्टपट असते आपल्याला ते
कोण फ्लवर अस चड पौष्टिक हे मैदा नसते.
खरं तर वेगळंच लागते की हातात घेतल्यानंतर कोण
कॉर्नफ्लॉवर असते की नाही ते हेल्दी असते. ते कॉर्नफ्लॉवर. ते हेल्थ ला चांगला असत. ते हेच. मैदा चांगला नसतो.
हा म्हणजे स्कीम म्हणून मग मी काय घात घातलं नाही मैदा हम्म तांदराच तर शिल्लक मग ते तांदळाचं पीठ घातले त्याच्यामध्ये निम्म. आणि सगळं असं पीठ मळून घेतलं म्हणजे लय पण पातळ मळायच नाही आणि लय पण घट्ट मळायच नाही. आपल्याला एक पोळे लाटता येईल अस म्हणजे चपाती. लाटता येईल मळून घ्यायचं ते आणि तर त्याच्या नंतर एक दहा मिनिटं ठेवायचं तोपर्यंत तेल गरम करायला ठेवायचं कढई मध्ये आणि अशी चपाती लाटून घ्यायची अह्ह जाड पण पण नाही आणि पातळ पण नाही मीडियम साईज मधली चपाती लाटून घ्यायची आणि त्या चपातीला काटा चमच्यान कणी डॉट्स करायचं. म्हणजे की फुगुन येते. असं नाजूक सारखं हा नाजूक सारखं म्हणजे आता आपण जर डायरेक्ट तळल तर फुगणार नाही, म्हणजे समोसा त हो कस मिळत होत, आपल्याला लहानपणी असा ना तस होणार ते त्यामुळे त्याला टोचे मारायचे. काटा चमच्यान आणि त्याला त्रिकोण त्रिकोन स्लाइस, म पूर्ण कट करायच आणि ते तळून घ्यायच, त्याच्यावरती नंतर पेरी पेरी मसाला आणून घातली तरी पण चालते अग लय छान होते ते.
होय!
होय.
आणि खपतय परवा काय केलो माहिती आहे का मी पोरग्याला भूक लागलेली आणि तो चपाती खायत नाही म्हणायला लागला. मला दुकानातलच काय कायतरी आणून दे
हम्म
चालवलो चपातीचं पीठ मळलेलाच होता ग! मग पोळी चपाती लाट पण असं जास्त हे करून. म्हणजे लेअस अस लाख आणि त्याला तिळ आणि ओवा लावलो जरा जरा नकळत लावलो. आणि ते तेलात.
हा
तळलो आणि एकदम कुरकुरीत तळलो आणि काढलो त्याला साईडला गार व्हायला ठेवलं. म चटणी मीठ आणि आपला कुठला ते मसाला गम् आंबट असत कि ते.
चट मसाला हा.
ते टाकल. आणि ते द तिघी धरलो एककामेकाच्या तोंडावर हलवलो असं गद गद गद गद गद गद.
हम्म.
आणि ते मस्त मिक्स झालं एवढं टेस्ट लागल. सांगतो. एक चपाती म तीन चपातीची गोळी संपवला.
तसले भरपुऱे टाईप म्हणल्यावर मगं. खाताना खाणारच की पोर.
लागल तर ते आणि सिम्पल गं. आता उद्या तो सांगितला. नाही. ते करून बघणार आहे ते मी उद्या त्याला शाळेस न आलात की नाही करून बघ.
अग त्या चपात्याच नूडल्स पण लय छान होते चपात्या जर उरल्या असेल की नाही तर त्या नूडल्सच्या स्लाईसमध्येध्ये बारीक बारीक. कट करण्यायच्या काय. एकदम अशा एकदम अ बारीक म्हणजे लांबलचक कट करायच्या. पण रुंदीला बारीक बारीक कट करायच्या आणि आपण जसं मंचुरियन करतो बघ सोया सॉस चिली सॉस, आलं आणि लसूण. ते सगळं घालून क नई म्हणजे जिरा्याची फक्त फोडणी द्यायची आणि आल लसूणची पेस्ट घालायची. सोया सॉस, चिली सॉस घालायचा. आणि कॉर्नफ्लॉवर ची जरा अशी पेस्ट करून घालायची त्यामध्ये. आणि हे म आपण अं कांदा टोमॅटो ढबू बिबू असतंय ते सगळं घालायचं त्याच्यामध्ये. आणि चपातीचं. तुकडे केलेले असतात बघ ते घालून मिक्स करायचं आणि वरणं टोमॅटो सॉस घालायचा. आगं सेम नूडल्स सारखंच लागतय ते कायच फरक नाही. आणि उगच ते बाहेरचं देण्यापेक्षा चांगलं आहे की ग चपाती तर जात्या पोरांच्या पोटात.
आणि असं पण करतात की गं सेम असंच सगळं. पण की नाही चपाती लाटून. कि नाय एक उकळी काढून घेत्यात.
हा हा तसं पण येतंय बघ करायला. तसं पण केलतं मी मध्ये मग हे आता समज सकाळच्या चपाती उरलं असं कोण संध्याकाळी खायला‌‌ बघत नाही. नाही मग असं काहीतरी केल्यावर खातात. मी अक्षरशः तुला सांगू थंडीच्या दिवसात चपाती थंडी थंडीच्या उन्हाळच्या दिवसात चपाती उरलेली असलं की मी वाळवते परत ठेऊन उन्हात असं त्याला कडक कडक करते काय एकदम आणि ते ते तळतंय आणि त्याच्यावर तिखट मीठ घालून जेवणासोबत पापड म्हणून खाते मी लय छान लागते अगं आक्षे ते कुठं आगं कसं होतंय घरात ह्यानी म्हणजे एखाद्या वेळेस असले येणार असलेत आणि वेळ झाला त्यांना यायला आणि जेवण शिल्लक राहिलं तर मग ते उरलेलं मग दुसऱ्या दिवशी खाऊ वाटत नाही ते वेगळंच लागते की शिळं चपाती मग आसं कायतर करते बघ मी
हम्
नाही तर म त्याचा लाडू करायचा चपातीचा गुळ घालून आमची आजी करत्या बघ ह्यांची म्हणजे आमच्या वाड्यात आजी आहे की नाय ती करत्या बघ लय छान लागतय अगं ते लाडू पण ते मस्त लागते
हम् हम् हम अगं नाचण्याचा लाडू ट्राय करणार आहेत का
नाचण्याचे लाडू पण अगं फार छान होतात मस्त होतात बघ लाडू मला तर एवढं आवडलेत म्हणते अक्षु नाचण्याचे लाडू
आता माणसाने चिमु खायत नाहीत गं
नाहीेत व्हय
हम् हम मग त्यांच्या पोटात चचाल पा क
हो ग आणि आता अजून पण कस सलूून आहे पकीी
हम्म
त्याने काय केलते माहित काय तू आपण बेस् लाडूला कस तुपवर आप भाजून घेतोय बेसन हा सेमच हा तसच फक्त त्याने काय केलं माहिती काय डिंक तळून घातलेली
हा िंक तळून घालायच म्हणजे आपल्या बाळत असतात बाळत झालेलं असतात त्यांना पण बरं पडतं.
हा तेच कि आणि लई मस्त झालथ बाई ते असं क्रंचीनेस अगं त्यां त्यांच म्हणजे त्यांनी पाक कल स्पर्धेमध्ये भाग घेतलेले आहेत काय आणि तिथ ना नाचण्याचं असं त्यांनी थीम ठेवली आहे की नाचण्याच सगळं आणायचं म्हणून आण त्यांनी हे लाडू करून घेऊन गेलेत काय नंबर काय दिल नही तर म्हणजे काय केलं ते एकच पदार्थ नेलेत ग आता ह्यांना काय माहिती मग एकट्याने कि नाही सतरा पदार्थ म्हणलेलंच म्हण त्यात वेगवेगळ वेगवेगळ मय मी एकच पदार्थ नेलता. यांचा नंबरच झाल नाही. अस का केलं असेल पार्सल ते केल असेल सोड आणि अक्षरशः ते तिथ लाडू खाल्लात काय स्पर्धेमध्ये आणि त्यांना ऑर्डर आलेत नाचण्याच्या लाडूचे.
होय होय सांगितले की मला.
हम्म
मला सांगितलेच की
अहो लय मस्त करतात ते काय काय काय काय मी तर
नाचणी आहे घरात एक किलो दळून आणयला लावतो.
हो करून घे बाई पोरांना तेवढंच पौष्टिक. आणि रोज एक जरी श माणूस जरी शाळेत जाताना रोज एक खाला अंशूला पण रोज एक शाळेला जातना दिलेस तरी पण पोट भरून होते अग. हम्म जेवढं करा तेवढं थोडा बघ पोरांच्या साठी आपण म्हणतय खर वेगवेगळं वेगवेगळं
अग पनीर पनीर हे केलतो हम्म परवा. पनीर रोल करून दिलो. आणि एक दिव चिकन रोल करून दिलो. खायला ना बघत नाही ग. हा निसतेन सगळं क मानस अंशूला काय नाही अंशू तुला घरगुती जेवण पाहिजे.
हम्म
बाहेरचं काही चालत नाही मॅडम असं -
हम्म हह हह हह
अ कुरकुर सगलं की नाही ते करून काय म्हण त्यात तिखट आहे ते ते मी खात नसतो असं म्हणते मला काय सांगायचं तुला तिखट आहे ग ते मी खात नाही.
आह्
अंशू ची लई नाटकं असतात माणस माणस काय नाही समी काहीही कर आम्ही करणार
तस असतं एक बाहेरच्या खाण्याच शौकीन असतं आणि एकाच घरातलं पदार्थ शौकीन असते.
तुमच्यात कोण तस आहे
स्पृह आहे बघ तसे स्पृहाला नुसता बाहेरचं पाहिजे बघ पिझ्झा, बर्गर हे असलं तिलाला आवडते घरात चपाती भाजी म्हणलं की अग ती पोळी भाजी पण खाताना की नाही त्या ज कट करत्या असे चार भाग करत्या आणि त्याच्यावर भाजी असेल तर भाजी खाते ते पिझ्झा वून खात म्हणजे तिला नाही एवढ इमॅजिनेशन
ते मग एग रोल
ह, ह, ह
ते असं मी काय करतोय चपातीवर आता रेसिपी कधी तर बघितली असशेल तो
हम्म हम्म हम्म
सगळं त्यात वेहेजेस घालतात आणि अंडी फेटून त्या तव्यात घालतात त्याच्यावर दोन चपात्या टाकत ब खाली वरे आणि ते करून देतात. तसं मी त्याला करून दिलो तर तो काय करतोय त्याला पिझ्झा आणि कट करतोय
हम्म
त्याला जर आलं नाही तर माझ्याकडनं करून घेतोय. आणि तसं खातो.
हा हा मस् आल नाही बघाय आक्षू सगळ्या भाज्या खातात बाहि ते पालेभाज्या तर सगळ्या आवडीने खात्यात. हम् आणि भाकरी चपाती अस काही नाट टक नाही तीच जे असत व्यवस्थित आणि पूर्ण भाजी व्यवस्थित लाऊन
खाल्ला नाही अजून हम्म अजून पण नाही
सेम सेम कंडिशन आहे आमच्या पण स्टॉ आपण खहात नाही अक्षरश आणंटी मुळ त शाळेत तिला आणि साू म्हणजे पालकाची भाजी शेपूची भाजी शेपूची भाजी तर लय फेवरेट आहे ति
व्यवस्थित खाते बाई खरंच हे परगंच माझा लई तिरसट झालं त मोठी झाली ती नाही ती लाडकी झाली ती
लाडले झाल्या त्या मुळ
त्यामुळे ते नाटकं चालुयेत
नाटक करतात होय अक्षु थांब फोन करतो तुला मला फोन यालाय
हा हा.